हॅलो निघालो नाही अजून ट्रिपची प्लॅनिंग करायची ना आपल्याला.
ऐ हॅलो सचिंदा सचिनदा. काय टाईमपास झाला आहे रे. स्पीकरवर नाही टाकलं. चालल तुम्ही कुठ रे मी आलो लॉक लावून.
हॅलो अरे ट्रिप की प्लॅनिंग करायची ना.
कोणती ट्रीप रे.
केतला गाजर
योग्या
कवा ठरलय.
आताच.
तस लक आहे.
फिड मोबाईल घेऊन जाय ना तू.
मगर कशान पैदल जायचं का काय?
सात हजार बजेट हे ना सात हजार.
दोरा जास्त नाही का कमी व्हायले.
बरं चाल ना रे. इथे जायच आपल्याला साख
कुठे
चाकीेवर चालक ना.
डवा
डवाडवा तिथं जायला एवढं बजेट नाही लागत लेका. दोनशे रुपये शंभर रुपये लागतात.
हम्म
पेट्रोल आहे ना.
पेट्रोल का? हो पैदल पण जातय तिथे लोक जातात ना पैदल.
काय विषय नाही मग. सात मिनिटं बोलायच आहे पाहीले बारा मिट बारा.
हम्म ते एक मिनट
आ गोष्ट आहे. लई लई टईम लागत रे ह्यायात.
लयी टाईम लागते.
टाइम टाइमंग दाखवती नाही का. फक् एकच मिनटं झाला कावे तिथं बोलालं मग मिनटाले डायरेक्ट. दोन मिनिट बोलला की एक मिनिटच होते हा बोलना. चार हजारला दिल तेनी.
टाइम वायलाच नाही का.
हॅलो हॅलो
होय घ्या. चाल ना मग. कसं चालंय तू कुठं चालला
कधी जाऊ.
तू चाला आता कधी आता ना हो जास् लागते ना. काय? ह त्याला विचार बरं माझ्याकडं लोकेशन कोणते असं थोडं राहिले
आरं कुठे हे तू.
इक आलू नाही त्या भेटीला आलतो का ते घरगुटी. कॅन्सल करता. ग. पेरणी पाणी झालं का नाही नर शेळ शिकूनले. च. शिव्या शिवा दिले चालते का. त्याच्यातून काहीतरी बोध जरी घेतलं. ज हो सगळं आलं पाहिजे ना बरोबर आहे. हम आपण गेलो ति त्यांनी कपडे पडेले कोणाची दुसरं लोकेशन लोकेशन बोंडिला. ं लाग का बोंडी नाहीत बोंडी तिला आप जाईल. इकडे येणार नाही त आता. कुटी घेऊन जावा मला नाही येत एवढं जवढं मला नाही येत हे चालू दे बारा मिनटं करायच आपल्याला ते कुठं चेक करतात रे काही चेक नाहीत करत.
सगळं चेक करतात.
ह् आ तू पाय ना कितीे येत्यात आपल्या हेचनी दहा पंधराजण असतील काय? आता कितजन झालेत..? दहा पंधरा जण म्हणल्यावर दहा दहा मिनिटाची रेकॉर्डिंग बनल्यावर एवढं चेक करतात कधी?
स्टार्टिंगची चेक करतात दोन-तीन मिनिटं.
अस बोंडे वापस हुं काय म्हणते वातावरण तिकडं
वातावरण लई मस्त हाय इकडं थंडागार हे मस्त
लॅब इकडे काय बिघडलंय का? चुलते माणूस दे. का पॅन्ट घातलेली ढगला.
ते बॉर्डर पार झाला, बॉर्डर पार गेला आमच्या
नाही का तू केवढ्या नको करू यस करायचा चप्पल तर लई भारी घेतली. कायक होती पाण्याची वाळत नव्हती लवकर
हॅलो हॅलो.
काय घेतली का काय ऍडमिशन नाही आज रविवार आहे, उद्या जाणार येस हॅलो माईक चेकिंग थांबत नाही का? नाही दुसऱ्या राऊंड वर लागेली का रे इलेक्ट्रिशियन भेटेल ना
अजून एक मिनिटं बोल बस होेतात पन्नास रुपये
काय विषय नाही तुझं समजशील
तर बोलते कंटिन्यू करा आपलं
अठ्यात्तर वगबल पहिला पहिला येतय ना येईलच ना दुसऱ्या राऊंड मध्ये तेवढा नाही नाही. बरं फिक्स आहेस का तू पण ट्रिपसाठी फिक्स आहेस का म्हणलं?
पैसे जरा जास्त लागायले का?
काही ताण नाही. महा खात्यावर टाकून दे. कयेल माझ त्या बरोबर हे मी तुमच उचलतो दे. जबाबदारी इक्वेशन असलं तर खाली बसाय लागल. खाली हो हुं.
हुं कसं काय?
सगळ्यांनी दहा दहा हजार माझ्या खात्यात टाकून दया ते नंबर पब्लिक करतो मी खाते नंबर ज्ञानेश्वरचे दयायचे.
हॅलो वन टू थ्री फोर.
चला शेगाव ला जाऊन येऊ, बर ते निवड शेगावची ट्रिप मारे रे. हा ये न इकडे आता ये कुटी कुटी कुठं चालला सचिनदा? अरे थांब ना कोण कोण येतंय ते तर पाऊ दे नाव घेऊ.